हॅलो.
हॅलो.
अरे दहा मिनटं बोलायला लागते बाळ आता. आता कसं बोलणार. आता मी एक दोन मिनिटातच येईन तुझ्याजवळ.
का
आ.
हॅलो.
कुछ तो बोल दे?
अरे तू हयसकुट एक्सट आता?
मी एक्झॅक्ट आता त्या बारक्या चिंचवळा रस्ता नाय काय तिथं हाय.
हा मग येत तोपर्यंत मी अ शरा शिवंबीकय तिथन पुढ चालत चालत यायलागलोय. डी मार्ट अलीकडच तू हे नाय काय बॅरगेड स
हा.
हा ते मला समोर दिसाले.
तिथे यु ठण मारू काय मी?
हम्, त्याच्या पुढं पण येऊ शकते मी शिस्ता
मग नको थांब तिथेच थांब त्या यूटन - यूटनच्या इेतंच थ आलो.
युटर्न मारून पुढे यायला लागल जरास तुला, पुढं च्या साईड वाटत थांब
अरे विषय काय मला सावकाशाला लागाला म्हणजे पुढं पप्पा येत रे.
कुठ?
पोला वरन पुढं हाय.
हाय का माग थांब दिसतात ते.
मी येईन त्यांच्या इथन त्यासनी कट मारून सुसाड फोन वर बोलत
मग काका तुला मारून येतात सुसाट, आई मी बसू काय आत जरा पाय दुकायलेत.
तू बी गावतीस काही विषय नाही.
आग लय घाान पाय दुखाय लेत.
कशा ने?
काय कळ ना, झालंय वय.
अ, भाई एम बीएच ऍडमिशन कॅन्सल करतो म्हणाली ती.
का?
तिला असं वाटते की, जमणार नाही. तिला.
तीला म्हणाव, तिझ्या जीवावर, आम्ही यायला तयार झालंतो.
अरे, तिजा विषय काय, झालाय माहितीय काय? तिझ ऑलरेडी, ती वेगळ्या - वेगळ्या टेन्शनमध्येय ना.
चालतंय, ते आपण बोलू. समोरासमोर आल्यावर.
त्यात तिजा, चषम्याचा नंबर वाढलाय. ढीगभर.
मधी पण नंबर बदललेला होता ना. नॉर्मल नवीनच करून घेतला ना. टाय
कंटिन्यू, नंबर चेंज व्हायलाय तिजा.
कसं, काय?
नंबर स्टेबलच हुईना झालाय.
काय? महिन्याला बदलायला लागतोय काय, आता नंबर तिजा.
काय कळना झाली, तिला पण ती? काय विषय व्हायलाय?
स्ट्रेस घेऊ नको मनाव. ते ना आणि नंबर बदलत असतील.
त्या नंब अरे, नंबरच्या नादात शहाण्या ते व हे झालंय तिला. चक्कर - विककर माराल्या.
होय. नंबर आणि तीजा मोठा नंबरयचा. मग चेंजेस लय मोठं पडतात. फरक पडतोय.
होय. अरे, आत्ता पण नंबर एकदम वाढलाय म्हण.
किती, झालाय?
काय बोललं नाही. म म्हणजे बोलली, पण मला लक्षात नाही आता, ते किती झालाय. मी म्हणलं, बाई गाडी चालवा दिसल नव?
हा.
नाही तर. अरे, मला ती फोन करतो म्हणलेली रे. बाहेर पडताना.
अजून पडायची असेल.
मग आपणच, आधी बाहेर पडून काय करायचं?
काय करू? एक काम करू न, इथंन बाहेर जाऊ, गाडी घेऊ आणि जरा हे घेऊ, काय? अ चहा नाहीतर कॉफी घेऊ निकावाल्याकडं. तोपर्यंत तीला फोन लावू तिथं. असा प्लॅन काय तरी करू. आं. हॅलो.
दुकानला, आलोय म्हणल मी. तू कुठं हाईस? हॅलो.
आ, हा.
मी, यूटर्नला आलोय रे.
यूटर्न मार की. मी मा मागं थांबलो. तुला बोललो ना. आईच्या गावात, लयच मागायं. मी रे.
अर, तु मला म्हणला, यु टर्न जवळ मी आत जाऊन बसतो. बाईसाब
आरं, मी काय केलं हो बसायला आलो. पण जरा इ बसाय जागा चांगली नाय. फोनवर होतो बोलत. मनल, चालूया जरासं. बोलत - बोलत पुढे आलो उलटा.
बोलत- बोलत, पुढे आलो उलटा. ये, हिथ गाड्या कसल्या यायल्यात. माहितय काय हे?
होय. त्याच्यावर मी, अरे काय झालं, तिथनं आज घुसलो. मा असं - असं बोलतोल गोल फिरलो. आणि वाळालो नाही रे. कुठे उलटा झायला आलो. खाली लक्ष देत बाजूला पलं तलावाकडे बघत - बघत पुढ चालत आलो. आणि इथं पोहोचलो. ते ते ट्राफिक भाई कोल्हापूरात भरपूर वाढायला लागलाय आता.
भरपूर -
पुणे, मुंबई सारखं ट्राॅफिक व्हायला लागले इथे. मला वाटतंय, लवकरच पुणे आणि मुंबईला मागं ठेवेल.
काय?
हेच काय, पुणे आणि मुंबईला एवढं आहे ट्राफिक.
त्या वाघाकडं असलेला रागान बघितलं का नाही भाई, तो दुसरीकडनच गेला.
गेलाय बघ चालायला. हॅलो? आय ग, फुटपाथ केलाय चालायला ते सुद्ध- ध्दा जरा हे करतील का नाही बघ? कट-बीट झाडावर डोक्यावरची डोक्याला लागाय लागल्या ती.
अरे ती झाडं डोक्याला- अगोदर उद्यातील साण्या एक एक ड्रेनेजच त उगडे आहेत.
होय, खाली अरे वाकल्यावर दिसत -
एखादा का, वर बघून चालत आला का नाही भाई-
धप्पा, पडणार तोंडावर.
तोंडावर पडला तर नशिब ऱे, आतच गेला तर काय करायच?
नाही ते खोल नाही एवढं, दोन, तीन फूटच असेल. त्याच्यामुळं कमरेच्या वर लागेल, पण लागणार जास्त. गॉगल तेन घालून.
आता डबल बोलायचं इथं. होय.
ऑप्शन आहे, म्हां काय सांगालतास? ते.
मग. तिला काय म्हणलंय, म्हणलंय हेचा काय ऑप्शन करायचा? कॅन्सल कसा करायला येतय ते ऍडमिशन?
हा, हा, आता तिथ जाऊन काय तर कारण सांगा-
पाहिजे.
आणि रिफंड पण त्या एका कारणासाठी जर ऍडमिशन- कॅन्सल करण वाटतं नाय कि रे.
आ मी तिला म्हणल, पण त कसय माहिती आहे काय, तिला काय वाटते कि ती एम बी ए करून- तिचा वेळ वायात जाणार ना फुकट.
त्यापेक्षा जॉब बघितलेला बरा.
त्याच्या आधी- तू सांगितलं- तू तू मला वाटलं का ओके असून दे, म्हणजे जॉब शोधत, शोधत हा करायच. ता येत रे आणि म्हणूनच तरस टाकले झालं तर झालं, अरे गाडी आपटली काय?
बॅरगेडचे जोडून दिलती त्यांनी गाडि आणि माझं कायं जातंय मलां माहित मलां कायं जमणांर नाहीती नाहीं नाहीं जमण्यांचा किंवा नं जमण्यांचाता इथं प्रश्न नाहीं उभं जॉब बघतं बघं मलां हां जमनार नाहीं मलां माहीत आणि जॉब फ प्रायव्हेटी पाहिजे आपली पोटापाने जं पहिला नाहीं
कशांत कायं नाहीं फटक्यांत पाशी गंत त्यांलाचे बाप्पा म्हणते तुंला जॉब लागल्या लाटक्याची व्हां कधींही बोले आंज नाहीं नाहीं आंज अगोदर पासून ते चालूं आहे ओके मंग खरं नाहीं तुझं मंग आपल्यांकडे गांडी आहे इंडिगो हे फिक्स आहे लवकरं कां आपणं बदलतं नाहीं रिक्षा आणायचा विचारं चालला आहे माझां कारणं वेळं पाळ बघूंन घायला लागतं असते असं गां करूंना नाहीं म्हो कांल त्रासू शकते
हं हं हं नाहीत तूं आणि मी दोघंजण एकत्रं मारं खांयला आहेचं कायं विषय नाहीं मारं सलांन बोलवूंन घेऊं
होयं काका म्हणं असं जरासं कामं आहे आपणं ते गांज परसे जायं होते होयं होयं आम्ही म्हणालं तो परसेाला काका म्हणांल तरं तेचं बरोबर होतं पणं हां म्हंटला तरं एक तो बोलां हो काहीलां याला ऑटोमॅटिक सगळं पाहिजे लंय ताजां मारलं आहे ऑटोमॅटिक पाहिजे सियारा पाहिजे इई व्ही पाहिजे अरे रिवी पाहिजे मंग कायं पती त्यांत मंग कायं सुट्टी नाहीं मंग परस्ताच कायं करणारं लंलेले मारणांर
कर्तनतेेत विश्वास आहे रे अनां कोणांवर परश्यावर भोळां आहेस तूं
काकोला मित्रय आहे ते काकांना पणं बिचारपोर्ग बिचार बिचारपोरग म्हंण मीच मारायचं मीच मारायचं चालूं करणारं आहे मलां वाटतं स्वंतःला नाहीं नाहीं मी पणं बिचारा आहेचं सोड होतं होयं
ऊंन आहे आंज पणं चांगली गोष्टरे वाटवले बाईर वाटतं हे एक नंबर आहे वाटतं भारी पडले आहे दिवसांला प्रॉब्लेम मध्येचं काढतं बंद माणसं ते कायं करणारं बांवा घालं तरं लागणांरच की बांवा बांवा घेनारच की मंग आमच्याकडं डोळे नाहीत कायं पणं कोणांला नाहीं हम्मं कांहीं नां करतं धन्यंवाद परसांचा पणं आंता मलां सकांळ सकांळ
कोणाले म्हणांलता
मला म्हटलं ते आय, ई, एम मध्ये मला असं काही वेगळं वाटत नाही. मला दे म्हणावं. हा मग तो म्हणाला आहे कि दे की मला मग. नाही विकत दहा रुपयाच्या आहेत नाड
मग ते त्याला सांग आता, नाही रिप्लेस होत नाही. झालं तर ते माझ्या ज्या अमेझॉन पे ला येणार ना पैसे हा मग तुला दुसर काही घेता येईल ना.
अरे घरच्यात पण प्रॉब्लेम काय आहे ते रिप्लेसमेंट काय आहे? कमबो कंपनीत केअर सेंटर ला. हा मग ते रिफंड करणार नाहीत हा. ते रिप्लेसमेंट मिळणार तेव्हा गिराइक
पाहिजेत.
दिड हजार, दिड हजार, दिड हजार, दिड हजार नाही एकशे न नऊशे नव्यान नऊ रुपये. म हजार, हजार, हजार, हजार आय एम हजार रुपये ओनली हजार मग तु घेन विषय. आ, एम.. ओके विष्या मग तू घेना नाही रे भाई फर्स्ट स्कोर बघा ते तीन हजार वालं सॅमसंग ब होण आहेसा तु?
पैसे नाहीत म्हणुन गप बसलोय.
मा जसं काय
पैसे लय असते तर मग काय तर विचार केला असत रे मी. ठीक आहे चाल आता माये आहेत कि कर पैसे.
अस ना खिसा इकडे, तिकड.
विचार कराय काय जातेय.
विचार करायना थोडी पैसे लागतात काय.
होय गॅस थोडी आहे.
काय विष, विष, विष
अरे खरी गोष्ट आहे भाई माझ्याकडे आत्ता खरंच पैसे नाहीत मग काय?
जस माया कडे आहेतच.
पाचशे रुपये हे दे बघ फक्त.
एक नंबर.
तीज तिज बी थोड ब